हॅलो
नमस्कार कसे आहेस?
मी बरी आहे ग तू कशी आहेस.
मीही छान आहे. आज आपण चांगल्या सवयीचे महत्त्व या विषयावर चर्चा करूया?
हो माझी पण इच्छा होती काहीतरी चांगल्या विषयी, चांगल्या गोष्टीविषयी बोलायची बोल ना ग-
अगदी बरोबर ग सकाळी लवकर उठणे नियमित व्यायाम करणे आणि वेळेवर अभ्यास करणे. त्या चांगल्या सवयी आहे हॅलो
होय ना सवय या सवयी मुळे कस असते की शरीर पण आपलं निरोगी राहते. मन प्रसन्न राहते शरीरात. शरीर निरोगी आणि मन प्रसन्न असले, तर शरीरात मन वास करते ना आपल्या, त्यामुळे चांगल्या सवयी लावणे शरीराला आवश्यकच आहेत. तुझं काय मत आहे.
दीक्षा हे विद्यार्थ्यांच्या जीवनात, चांगल्या सवयीचे विशेष महत्त्व आहे. नियमित अभ्यासाची सवय असल्यास परीक्षेत चांगले गुण मिळतात.
बरोबर आहे ना. अभ्यास करण्याची सवय असेल तर कस आहे परीक्षेच्या वेळेस त्यांचा पण, ताण कमी होते चांगले अं हे मिळते गुणही मिळते. आणि त्यांना योग्य नियोजन पण करता येते ना त्यामुळे,
हम्म हो ना स्वच्छतेची सवयी खूप महत्त्वाची आहे स्वच्छ, राहिल्याने अनेक आजारांपासून बचाव पण होतो ना?
हो ना. बरोबर आहे ना. स्वच्छता ही प्रत्येकाने पाडलीच पाहिजे ती राखणे अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे कसय रोगांपासून संरक्षण मिळते पर्यावरण स्वच्छ राहते. आपल्या आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ राहिला तर आपलं मन पण, प्रसन्न राहते. आणि बिमारी पण खूप कमी होतात. बोल ना
हम आजकाल अनेक विद्यार्थी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये जास्तच वेळ घालवतात म्हणून,
हो ग आजकाल मोबाईलचा अतिवापर पण हे खूप मोठी समस्या आहे. यावर पण आपण काही उपाय असू शकतो का ग?
हो ना बिलकुल. मोठ्यांचा आदर करणे. सत्य बोलणे आणि इतरांना मदत करणे याही चांगल्या सवयी आहे की.
हो या सवयीमुळे समाजात आपली एक चांगली म्हणजे प्रतिमा तयार होते. त्याच्यामुळे इतरांचा आदर आणि प्रेम हे मिळते. आणि या सवय प्रत्येकाने अंगीकारलाच पाहिजे.
बरोबर बोलली. चांगल्या सवयी असल्या आपल्याला यशाच्या मार्गावर नेतात. तर वाईट सवयी अपयशाकडे नेतात.
हो त्या बघ. वाईट सवय तर कस आहे भविष्याचे आपलं नुकसानच करतात ना मला वाट- प्रत्येक विद्यार्थ्या आपल्या चांग- वई हला
बरोबर बोललीस अगदी योग्य. चांगल्या सवयी हेच उज्ज्वल भविष्याचे खरे रहस्य आहेत हो ना.
हो ना. काय म्हणते अजून तुझ्या कुठल्या चांगल्या चांगल्या सवयी आहेत.
हम्म सकाळी उठणे रात्री लवकर जेवण करून झोपणे सकाळी लवकर उठणे योगा करणे मेडिटेशन करणे. अ त्यानंतर गरम पाणी नियमितपणे पिलं पाहिजे. अशा सवय चांगल्या हिरव्या भाज्यापाल्या वगैरे खाल्ल्या पाहिजे अशा सवय चांगल्या
हो ना. म्हणतात असं चांगल्या सवयी ह्या असल्याच लवकर उठलं तर शरीर निरोगी राहत. ते नियमित व्यायाम कर केला तर आपलं शरीर नि निरोगी राहते आपण रोगांपासून दूर राहतो.
त्यानंतर जीवनात एक शिस्त पण लागते. आणि वेळोवेळी जर आप आपण जेवण केलं तर आपल्याला ऍसिडिटीचा त्रास नाही होत.
हम्म.
आणि वेळेवर जेवण करणे ही पण एक खूप चांगली सवय आहे त्यानंतर वेळेवर झोपणे हे पण खूप चांगली सवय आहे, वेळेवर उठणे ही पण चांगली सवय आहे की ज्याने करून आपण वेळेवर झोपू लो वेळेवर उठलो तर आपला अं डोक्याचा त्रास वाचतो. अशा व्यक्तीला कधी माय होत नाही अतिविचाराचा प्रसार होत नाही. अ डिप्रेशन मध्ये असा व्यक्ती कधी जात नाही. ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे.
हो ना बरोबर म्हणूनच असे म्हणतात तेरा विचार
मुलांना लावू शकत तो का
त्यांना पण लावू शकतो ना सकाळी उठणे अ सकाळी उठल्यानंतर त्यांना पण योगा करायला लावणे. आणि विचार असे आहेत तेरा वि चार हो नियमित शाळेत जाणे. टाइम टू टाइम सगळ करणे.
टाइम टू टाइम टू टाइम अभ्यास करणे.
हम्म.
त्यामुळे त्यांचा पण थोडाफार अभ्यासा चा
हम्म हम्म.
इला थोडा तसं तर मुलांना पण आपले आपले काम कर
हम्म.
णा स्वतः चे काम स्वतः करणे स्वः जेवण घेणे स्वतः ताट उचलून उचलून ठेवणे इथपासून मुलांना पण सवय लावल्यात पाहिजे.
हो.
त्यामुळे चांगली सवय निर्माण होईल त्या गोष्टीची मोबाईलचा वापर कमी करणे मरण्या मर्यादेत मोबाईलचा वापर करणे खेळ आणि आजकालचे मुलं मोबाईल वर गेम खेळतात मैदानी खेळ खेळत नाही. तर मैदानी खेळ खेळणे, व्यायाम करणे. अच
हम्म. एखादी गोष्ट आपण, एखादी गोष्ट आपण हो एखादी गोष्ट आपण वारंवार करत राहिलो की ती आपल्याला जीवनात जीवनाचा भाग बनते त्याला सवय म्हणतात.
हो ना, बरोबर आहे. मोबाईलचा पण वापर सो सोशल मीडियामध्ये आजकालचे मुलं जास्त वेळ घालवतात.
हो.
त्याच्या अभ्यासावर पण परिणाम होतो मोबाईलचा मर्यादित वापर करना करू द्यायला पाहिजे मुलांना.
हम्म.
नाहीय का?
हो ना. उशीरा उठणे, वेळ वाया घालवणे, खोटे बोलणे, आळशी पणा करणे, या वाईट सवयी आहेत ना?
हो या मुंडंना याच्यापासून आपण थोडं सावध केलं पाहिजे.
हम्म नियमित व्यायाम, पौष्टिक आहार, पुरेशी झोप आणि स्वच्छता यामुळे ही शरीर निरोगी राहते बघ
हो. आजकाल मुलं जंक फूड अ- आजकाल अनेक लोक जंक फूड पण खूप खातात. तो पण एक त्यांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. जंक फूड पण आजकालच्या जीवनामध्ये लोकांनी कमी खाल्लं पाहिजे. चांगल्या
हा मुल मुलांना तर खूप कमी दिलं पाहिजे कारण त्यांनी बाहेरच जर जास्त खाल्लं तर त्यांच्या पोठाचं पूर्ण सवय पूर्ण बिघडून जातात.
हा.
म्हणून चांगल्या आरोग्यासाठी चांगल्या सवयी आवश्यकच आहे.
हो ना.
तुझ्या कुठ, हो बोल.
चांगली पुस्तके पण वाचायला दिली पाहिजे नाही का मुलांना.
हो ना, बिलकुल
चांगले पुस्तके वाचायला दिली पाहिजे. इतरांना मदत करणे शिकवलं पाहिजे. या सगळ्या सवयीमुळे कस आहे विद्यार्थी एखादा आदर्श नागरिक बनेल असं मला वाटते.
बर अगदी बरोबर बोलली विद्यार्थी त्यानी नियमित अभ्यास वेळेचे नियोजन आणि एकाग्रता यासारख्या सवयी लावल्या तर यशस्वी होणार ते समोर जीवनात, हो ना ग.
हम्म, हो ना. यामुळे कसय अनेक विद्यार्थी तासन तास आजकाल सोशल मीडियावर वेळ घालवतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास झोप आणि मानसिक आरोग्यावर पण त्याचा परिणाम होतो.
तंत्रज्ञानाचा पण योग्य वापर करणे हे आ पण आजकालच्या मुलांना शिकवलं पाहिजे. तसं जर पाहिलं तर तंत्रज्ञान हे काळाची गरज आहे पण त्याचा पण अतिसार वापर करणं हे त्यांच्यासाठी खूप हानिकारक आहे.
अगदी बरोबर सातत्य ही यशाची गुरुकिल्ली आहे अशे म्हणतात.
हो ना बरोबर आहे.
वेळ ही सर्वात मौल्यवान संपत्ती आहे गमावलेल्या पैसा पुन्हा मिळू शक तो पण गमावलेली वेळ परत मिळू शकत नाही ना हे कधी कळणार यांना?
बरोबर आहे. चला ताई मग बोलू आपण नंतर.
हो. तुम्हाला कुठल्या सवयी आवडतात?
आ.